हॅलो, आवाज येतोय माझा? थोडासा आवाज, ब्रेक होतो तुझा.
असं य ग, फाजी नेटवर्क हाय मालत, आता येतोय क्लिअर?
हां, आता येतोय बरोबर, हो-हो, नाही-नाही, येतो.
ठीक ये त कराव, विषयाला सुरुवात.
ह्म. त ठीक ये, मी आज आपला, अ बाळपण यात, हा विषय घेते. म त्याच्यावरती, मी बोलायला सुरुवात करते, चालेल?
अ हो.
तर म्हणजे बालपण हा शब्द, जरी आपण, म्हणजे आपण जरी विच्चरला तो शब्द, तरी आप पल्या डोळ्यांसमोर, अनेक सुंदर आठवणी उभ्या राहतात, म्हणजे प्रत्येकाच्या आयुष्यात, बालपण हा एक, असा काळ असतो जो पुन्हा, कधीच परत नही येत नाही, म्हणजे त्या काळात ना कुडती जे आपल्यावर, कोणती मोठी जबाबदारी असते ना, आपल्या भविष्याची चिंता छोट्या-छोट्या गोष्टींमध्ये, आनंद शोधण्याची आपण, म्हणजे फक्त आपल्या बालपणात, तरी आपण तेच केलेलं य की, कोणत्याच गोष्टीच आपल्याला भार नव्हता खर तर, म्हणजे आताच्या मुलांना आपण बघायला गेलो, तर त्यांना अभ्यासाचा भार, त्यांच्या डोक्यावरती, म्हणजे अ जसे ते नवजात, अ बाल जन्माला येत, तेव्हापासून त्यांच्यावरती अ एकदा, ते एक-दोन वर्षाच झालं का, मं अ त्यांची आई वगैरे एबी सी डी, त्यांना अ कविता असू देत, की काही असू देत, ते शिकवायचे प्रयत्न करत असतात. पण आपल्या काळात, मला आठवतं की आपण, दहावीला गेलो, तरी आपण एवढं अं प्रेश, म्हणजे आपल्याला एवढं, अभ्यासाचं गांभीर्य नव्हतं की, आपण अभ्यास केलच पाहिजे, की आपण हे केलंच पाहिजे, ते केलंच पाहिजे, म्हणजे एकदम बिंदासपणे, आपण आपलं आयुष्य जगलेलो ये, म्हणजे बालपण जे आहे, ते खर तर जगलेलो आहे, पण आताच्या मुलांच बघायला गेलो तर त्याच्यामध्ये, खूप साम्य ये, आपलं बालपण आणि आता आपल्या मुलांचं बालपण याच्यामध्ये, मला खूप साम्य वाटतं, तुमी-तू काय स
अगदी, अगदीच, अगदी अ म्हणजे अ बालपणाबद्दल बोलायला, खूप साऱ्या गोष्टी आहेत. अ जसं तुम्ही सांगितलं की, आपल्या वेळीच बालपण होतं, म्हणजे काही दशका अगोदरच, जे मुलांचं बालपण होतं, ते खरं बालपण होतं. आता तर मुलांमध्ये, बालपण दिसायलाच भेटत नाही, कारण की बोलतात ना, मो बायलने एवढं, वेड लावलंय, मुलांना. कि, ते त्यांचं बालपण जगायचंच विसरून जातात, आणि आपल्या काळी कसं होतं? की शाळामध्ये गेलो तर, शाळामध्ये म्हणजे फक्त, अ अभ्यासच करायला किंवा फक्त तिथे जाऊन, आपण अभ्यासच करायचं, काही करायचं, असं नव्हतं. आपल्या वेळी, खेळणं, बोलणं, चालणं ह्या सगळ्या गोष्टी खूप होत्या. आणि शाळेबरोबरच, म्हणजे मला आठवतय की, आपल्या लहानपणी मला, एक क् आम्हाला पीटीचा म्हणून, एक तास होता. आणि त्याच्यामध्ये ते, म्हणजे बोलतात ना, मैदानावरती न्यायचे, मग मैदानावरती खेळ वगैरे, ह्या सगळ्या गोष्टी व्हायच्या, पण आ ताच्या मुलांना, ते तसल काही नसतं, कारण की, आता ते डिजिटल युग आहे, त्यामुळे सगळं काही होत ते म्हणजे बोलतात ना अ तुम्हाला ह्याच्याद्वारे मशिनद्वारे किंवा तंत्राद्वारे सगळ्या गोष्टी होतात. ते त्यांचं बालपण जगायचं राहूनच जात. कारण की आत्ताचे पालक थोडेसे जास्त हे आहेत. म्हणजे मुलांना चित्रकलेच्या क्लासला टाकतील. कुठे डान्सच्या क्लासला टाकतील. कुठे कराटे त्यामुळे त्या लोकांचं जे त्यांचं जे शेड्यूल असतं. ते पूर्णपणे ते लोक अडकून ठेवतात. त्यांना त्याच त्या वेळेत त्यामुळे त्यांना ते बालपण जगायला भेटतच नाही असं मला वाटतं
अगदीच आणि अजून सांगायचं झालं तर मला वाटत बालपणाची खरी ओळख म्हणजे. अ आपली जी संध्याकाळ असायची. तर संध्या ती एक संध्याकाळी झाली की आपला जो उत्साह असायचा खेळायला जायचा. तो म्हणजे काही वेगळाच होता कि आपल्याला असं वाटायचं म्हणजे जर आपण जरी शाळेतून आलो. तरी असं आपल्याला की असं भार नव्हत. की आता मला अभ्यासच करायच. मला अभ्यासाला बसायचंच आहे. निवांत आपण हा आता माझा अभ्यास आहे. थोडासा मी करेन आरामात करेन. असं होतं पण आताच्या मुलांचं कसं आहे. ते आले की मुलांना त्यांच्या आई वडीलं ए तुझं होमवर्क पूर्ण कर बाबा. त्याच्याशिवाय तू खेळायला जाऊ नको वगैरे अस. तसं आपल्याला अडवणारे कोणी नव्हते. आपली संध्याकाळ झाली म्हणजे. आपली खेळायची सुरुवात. म्हणजे जस दप्तर टाकल. आपण शाळेतून आलो की आपण बाहेर जायचो. खेळायचो म्हणजे आम्ही मी तर गावा ठिकाणी राहिलेली आहे तर गावा ठिकाणी एवढे खेळ खेळलेलो आहे. आम्ही आमच्या बालपणीचे खेळ म्हणजे अ इतके छान छान खेळ होते. अ ते डोंगर का पाणी असू दे किंवा आमच्याकडे एक राम लक्ष्मण सीता म्हणून एक खेळ असायचा. ते एक खेळ खेळायचो आम्ही परत आणि जी मधली सुट्टी ते आपली उन्हाळ्याची सुट्टी असायची तेव्हा तर आम्ही दिवसभर आम्ही बहिणी भातुकली भातुकलीचा खेळ हा दिवसभर आम्ही खेळत असायचो. पण आत्ताची नाही बघायला भेटत म्हणजे. आताच्या मुलांनी ह्या गोष्टी पण माहिती नाही. म्हणजे त्यांना सगळं अ आपण विकत आणून देतो त्याच्यासोबत ते खेळले तर खेळ खेळतात. म्हणजे गाड्या असूदे किंवा काय असो आपले आपण जे लोक होतो. ते आपण स्वतः गाड्या वगैरे अ जे चा टायर असायचे त्याचे त्या टायरला अ काठी लावून आणि मग ते गावभर भिरत बसवायचो आम्ही मग ती आपली गाडी असायची. पण आताचे लोक मुलांसाठी कसं हाय. त्यांना मोठ्या मोठ्या रिमोटच्या कार्स हे ते असं आवडतं. ना आपल्या काळात आपण जी छोटं का नाय हो पण त्याच्यामध्ये आपण खुश असायचो. आणि अ एकदम म्हणा असं मनसोक्त खेळायचो. आपण असं मला वाटतं
अगदी अगदी म्हणजे बालपण खरं म्हणजे लहान मुलांच म्हणतात. ना म्हणजे बालपण आणि म्हातारपण हे एकाच ह्याच्यामध्ये असतं कारण की त्यावेळी तुमचं जे वय असतं. त्या वयात तुम्हाला ना कुठली जबाबदारी असते. ना कुठल्या गोष्टीचा तणाव असतो. फक्त तुम्हाला म्हणजे तुमचं आयुष्य जगायचं असतं. मजा मस्ती हेच करायचं असतं. कारण की अ त्या वयामध्ये. काही बोलतात ना म्हणून तर बोलतात की लहान मुलं देवाघरची फुलं कारण की ते लोक निःस्वार्थी असतात. त्यांना म्हणजे अ दुनियादारी वगैरे काय माहिती नसते पण आता काय झालंय हे सतत मोबाईल बघणं किंवा टीव्ही बघणं म्हणा त्यामुळे मुलांना ह्या सगळ्या गोष्टी कळत नायत. म्हणजे चांगले संस्कार म्हणा किंवा चांगले विचार काय असतात. किंवा मोठ्यांबरोबर कारण की ह्या सगळ्या गोष्टी कशा पूर्वीच्या काळामध्ये आपले आजी आजोबा असूदे किंवा आपल्या घरात काका काकी आसूदे ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला सांगायचय आपल्याला म्हणजे मला तर आठवतं की आम्ही लहान होतो तर आम्ही अस गावाला गेलो उन्हा्याच्या सुट्टीत वगैरे तर आमच्या आजोबा होते आम्ही त्यांना तात्या बोलायचो. ते बैलगाडीमध्ये आम्हा सगळ्या भावंडांना बसवायचे. आणि शेतात घेऊन जायचे. मग तिथे सगळं आम्हाला दाखवायचं की म्हणजे पाठ कशे बांधायचे किंवा काय त्या सगळ्या गोष्टी दाखवायचे पण आत्ताच्या मुलांना ते नाय. कारण की हल्ली शेती पण कोण करत नाय म्हणा. आणि आज
हम्म.
जी आजोबा तर नाय. स्वतःच्या मुलांना ते बघायला भेटत नाय त्यामुळे असं वाट त की म्हणजे गोदरे जे होत तेच खूप छान होत आणि सगळे एन्जॉय करत होते.
बरोबर तेच आणि आपलं कसं होतं की आपल्या टाइम मध्ये आता तू आजी आजोबांच सांगितलं त आपल्या आजी आजोबा आपल्याला गोष्टी सांगायचे म्हणजे त्यांच्या जुन्या पुराणात ज्या गोष्टी असायच्या त्या आपल्याला सांगायचे. म्हणजे भुताडकीच्या गोष्टी असूदे किंवा काही असूदेत म्हणजे काहीतरी आपल्याला तात्पर्य मिळेल आपण असं वागल्यानंतर पण आताच्या आजी आजोबामध्ये किती फरक ए. म्हणजे आताच्या आजी आजोबा आपण बघतो मुलगा रडायला लागला घे बाबा मोबाईल. म्हणजे आजोबा स्वतः मोबाईल देतात पण त्या मुलांना की हे गे ही गोष्ट ऐकतू थांबतमी तुला गोष्ट सांगतो बाबू असं नाही आताच्या मुलांना फक्त मोबाईल मोबाईल मोबाईल असं झालेलं आय. पण आपले जे आय आजी आजोबा होते त्यांनी आपल्याला खेळ शिकवलेले आहेत. परत काही खूप गोष्टी आहेत आजी आता माझी आजी मला माझे आजोबा तर नव्हते पण माझ्या आजीकडून इतकं मला शिकायला मिळालेलं आहे. म्हणजे त्यांनी खूप म्हणजे आम्हाला अगदी म्हणजे अस हाताच्या फोडीला कसं जपतं तसं तेनी आ -आमच सगळ्यांच अ संगोपन केलेलं आय. म्हणजे खूप ती आम्हाला प्रत्येक गोष्ट शिकवायची की कुणासोबत कसं वागलं पाहिजे. पण आम्ही कामं पण खूप केलेली एत कारण आमच गावा ठिकाणी असल्यामुळे आम्हाला जस अस पाणी वगैरे भरायला जायचं म्हणजे ते आमच्या बालपणीतलं माझ्या बालपणीतलं ते एक हाय की मला आठवते की आम्ही लहान असतानी पण खूप कामं करायचो. म्हणजे अगदी विहिरीवर जाऊन अ पाणी भरणे असूदे. किंवा शेतावर जाऊन आमच्याकडे आम्ही शेणी थापायचो म्हणजे अ शेनी वगैरे थापणे म्हणजे खूप अशी कामं आहेत ती केलेली आहेत. पण आता आपण बघायला जातो की आताच्या मुलांना सगळं आयत मिळते तरी पण त्यांच इतकं हे असतं की म्हणजे आई वडिलांना उलट बोलतात आपण आपल्या आई वडिलांना कधी उलट पण नव्हतो बोलत. मला ते आठवतय की आपण आपल्या वडिलांच्या समोर उभे नव्हतो म्हणजे अगदीच की एकदमच अ- अशे कठोर असतील आपले वडील. तर आपण त्यांच्या समोर नव्हतो, हे करत पण आत्ताची मुलं आहे ती आत्तापासूनच बाबाला ए बाबा तू हे कर ए बाबा मला हे घेऊन म्हणजे असे वागतात आणि आपल आई वडीलांना खूप रिस्पेक्ट, दिलेले, पण आताच्या मुल आई वडीलांना रिस्पेक्ट, नाही देत. खरं ते संस्कार आपण आपल्या बालपणामध्ये खूप चांगले शिकलेलो, आहेत आणि आत्ताच्या, मुलांना त्या संस्काराची गरज आहे. असं मला वाटतं.
बरोबर आणि म्हणजे कसं होतं ज्यावेेळी आपण लहान होत आपलं बालपण होतं. तेव्हा शाळेत जायची एक वयोमर्यादा होती की बाबा तुम्ही पाच सहा वर्ष झाल्यानंतरच शाळेत प्रवेश तुम्हाला घेतला जायचा किंवा अ म्हणजे हे आता जसं आहे की अ अंगणवाडी म्हणजे त्यावेळी फक्त एक बालवाडी असायची पण तेथे असं कोणी नव्हतं की म्हणजे सगळी एकाच लेवलची मुलं असायची तिथे. पण आता कसं झालंय मुलांना नर्सरी ते प्ले म्हणजे अ अगदी दोन दीड वर्षापासूनच त्या मुलांना शाळेत घातलं जातं त्यामुळे त्यांना ते बालपण काय असतं हेच माहिती नसतं. पूर्वी मला चांगलं आठवतय की म्हणजे मी तर डायरेक्ट पहिली मध्येच मला टाकलं होत कारण की मी बालवाडी वगैरे काही केली नव्हती माझी जरा उंची जास्त असल्यामुळे त्या शिक्षकाना म्हणजे अस वाटलच नाही की लहान सेल म्हणून पण हा पण आता तसं नाहीये आता तुम्हाला म्हणजे अ मुलांना काहीही करून तुम्हाला त्या वयोगटात शाळेत टाकावंच लागत.
कारण की सगळेच टाकतात तर आपल्याला टाकणं भाग असतं आपल्याला असं वाटतं आपलं मूल मागे नको राहायला. त्यामुळे त्यांना ते बालपण काय असत किंवा काय नाही ते कळत आणि त्यात मेन काय झालंय की आई बाबा दोघेही जॉबवर जाणारे असतात. त्याच्यामुळे त्या मुलांना टाइमच भेटत नाही त्यांचं जे बालपण आहे ते शाळेत नाहीतर ते पाळणा घर त्या दोन्ही मध्येच जात त्यांना म्हणजे बोलतात ना अ काय असतं कसे खेळ असतात काय ह्या सगळ्या गोष्टी सांगायला कोण उपलब्धच, नसतं त्यावेळीस. त्यामुळे त्यांच बालपण कुठेतरी हरवून जातय आणि आपण त्यांच्याकडून ते हिरावून घेत ते असं मला वाटतंय
बरोबर आणि मला एक ह एकही आधुनिक, गोष्ट म्हणायची की पहिलेची आजी आजी आजोबा होते, म्हणजे ते आपल्या नातवंडासाठी काही करत होते आता जरी आपण बाहेर राहत असल तर आपल्याला असं वाटलं की आता ज जॉबला जाणं पण हे काळाची गरज झालेली, खर तर पण आपण आपला आपला सासूबाई असू दे किंवा म्हणजे आपल्या कोणी असत आपण त्यांना म्हटलं की या मुलाला सांभाळेल तरी ते नाकारतात. आपले पहिलेचे जे आजी आजोबा होते की ते सगळी कामं सोडून फक्त नातवंडांवर जीव लावत होते पण आताचै, आजी, आजोबा, पण तसे नाही राहिलेत की नाही तुम्हीबा तुम खरा आम्ही आमचे दोघं आम्ही राहू आम्हाला नाही जमणार ग शहरामध्ये राहायला, म्हणजे आता हल्ली कोणी ऍडजस्ट, करायला मागत नाही म्हणजे जरी आपण आपल्या आजीवा लहानपणी आपल्या बाळपणी आपल्या आजी आजोबांना बघितलं तर आत्ताच्या आजीजोबामध्ये ते खूप फरक आहे असं मला वाटत तर
हो बरोबर आहे ठीक आहे मग,, ह मला वाटते आपल्या वेळेची मर्यादा झालेली आहे, तर खरंच खूप छान वाटले तुमचे अनुभव ऐकून आणि बालपण हा विषय खूप पण खूप छान आहे कारण की जुन्या आठवणी जाग्या झाल्या खूप छान वाटलं धन्यवाद.
धन्यवाद.
हा.